हो नमस्कार ताई कसे आहात तुम्ही?
नमस्कार मी बरं आहे तुम्ही कसे आहात
मी पण छान आहे. कसं चाललंय तुमच्या इकडचं कसं आहे क्लायमेट कसं आहे तुमच्या इथे?
आमचे इ ते सध्या पाऊस थांबलाय कमी कमी सहा दिवस कंटिन्यू पाऊस पडत होता लोकांचे त्रास झाले होते कि घरात नाही निघायचं इथ बऱ्याचश आमची इथ अ आम्ही नदीपात्रावर राहतो ना तर नदीपात्रापाशी लोक राहतात जिनचे म्हणजे खाली घर आहेत
हम्म
सिंगल सिंगल रूम आहे पाणी रूमामध्ये पाणी पडलं होतं पाणी गेलं होतं
हम् बरोबर जे म्हणजे जेवढा आपण म्हणतो पावसाचा फायदा आहे तेवढा त्याचा तोटा पण आहे कि काही जे काही म्हणजे काही लोकांची पिकं म्हणजे सगळी वाया जातात. किंवा जे असे घर ज्यांचे आहेत नदी पशी किंवा त्या त. व त्यांना फार नुकसान होत म्हणजे आणि म्हणजे वेगवेगळे तिथे पाणी तुंबून राहतं अशा ज्या जागा आहेत. तिथे पण आजार पसरायची पण थोडी भीती असती ह.
सध्या तेच आहे की म्हणजे पाणी साचलं. कि मलेरिया डेंगू हे म्हणजे आजार वाढतात. सध्या आपला जे परिसर आहे हा आपण आपले जे परिसर आहे ते जरा स्वच्छता ठेवायचा आपण प्रयत्न करायच. कचरा जे आहे ते म्हणजे खूप व्यवस्थितपणे बांधून. जिथं म्हणजे जागा आहे त जिथं. तिथं टाकायचं म्हणजे काय जर आपलं आपलं परिसर साफ सुत्र ठेवलं.
हो लोक म्हणजे कचरा टाकण्याच्या बाबतीत तर लोक फारच विचित्र आहेत. म्हणजे जिथे त्यांना दिसेल तिथे कचरा टाकतात. आणि नंतर इथे इथे रा राहतात म्हणजे आणि ते लोक फॉरेन कंट्रीज कौतुक करतात. कि हा तिथे किती छान ठेवतात तिथ किती स्वच्छ ठेवतात पण हे स्वच्छ ये कुठून हे आपल्या स्वतःच्या स े आपण थोडं डिसिप्न ठेवलं किंवा आप थोड स्वतःशी म्हणजे आपण आपणच आपलं ठरवलं की नाही आपण इथे कचरा नाहीट किंवा आपल्या मुलांना आपण तस. तर आपला पण देश स्वच्छ होऊ शकतो. ते फक्त दुसरीकडचं कौतुक करून चालत नाही लोकांना ते फॉलो करायला लागतं. जर त्यांनी ते फॉलो केलं तर त्यांना त्याचा फायदा उद्या जाऊन त्यांच्या मुलांना त्याचा फायदा मिळेल. कि स्वच्छता कशी ठेवायची असते म्हणजे बरेचसे आता एका आमच्या इथल्या जवळच्या एरियामध्ये एक अ देवीच देऊळ आहे तिथे पण लोक फार कचरा टाकतात म्हणजे दोनदा तीनदा हो आणि कार्यकर्ता म्हणजे आपल्या जिथले जे लोकल कार्यकर्ता त्यांना आपण बऱ्याचदा कंप्लेंट वगैरे गेली. किंवा इथे खूप कचरा असतो. त्यांनी पण थोडस प्रयत्न केले म त्यांना पण नावं ठेवण्यासारखी काही रिझन नाहीये कारण की त्यांनी त्यांच्या परीने दोन तीनदा प्रयत्न केला ती जागा स्वच्छ करून तिथे थोडस रांगोळी वगैरे काढून असं नाही का कि कचरा टाकू नका वगैरे असं. थोडा प्रयत्न केला होता पण लोकांनी मात्र तिथे परत कचरा टाकलाच त्यामुळे मग कशी ती वृत्ती आहे एक त्यांनी ती हबिट त्यांची चेंज करायला पाहिजे तरच आपल्या इथे स्वच्छता राहू शकते. कारण की पावसाच्या वेळी त्या त्या जागेचा फार म्हणजे वास आणि हे काहीतरी म्हणजे एखाद्याला काहीतरी आजार होऊ शकतो. हम.
हो जर कचरा जर पाणी पडलं ते कचरा ओलं कचरा सुखं कचरा अस मिक्स करून ज टाकलं तथं. त्या चिखलामध्ये पाणी कर मिक्स झालं सगळं हे. ज आजारात जे आहेत तिथले तर बाहेर निघतात ना मग मलेरिया डेंगू हे जगळे सगळे जे आजार आहेत जर आपला परिसर आपण जर साफ साफ ठेवलं नाही. तर हे सगळ आजार वाढणारच म्हणून पावसामुळे म्हणतात की पाऊस पडल्या स्ात सुरू झाल की जरा भारी येने जाण जर टाळायच. बाहेरचं खायचं टाळायचं. बारसे म्हणजे जर आपण बघितलं कुठे वाढली असते आता कुठल्या चौपाटीला गेलो आपण तिथं अस असत म्हणजे शेजारी पाणी पडलेलं असतं. जर कचरा असल तिथेच तेथे बनवतात म्हणून लहान मुलं लवकर आजारी
तेल वापतात. आपल्या काही माहिती नसतं, त्यामुळे त्या रस्त्यावरच्या खाण्यापेक्षा कधी कधी असं वाटतं घरी आपण पटकन एखादी गोष्ट गरम तयार केली. आणि खाल्ली तर ते जास्त म्हणजे फायद्या बाहेरचं हे खाण्यापेक्षा
बरोबर आहे.
हम्म! आता सध्या आणि आजारचे प्रकार आणि हे पण खूप वाढलेत ना, म्हणजे अ लहान मुलांना पटकन काहीतरी आजार होणे, आणि आजार झाला तरी पण आपल्या इथले डॉक्टर काही लवकर असे ॲनलाइज करत नाहीत. म्हणजे नॅचरली जस पहिले डॉक्टर करायचे, तसं ॲनलाइज कोणीच करत नाही. आता फक्त काय की, हा बाबा चला जा हे टेस्ट करून या ते करून या, आणि मग ते म्हणजे इव्हेंच्युली ते आपला मोठा खर्च होतो, म्हणजे थाउजन रुपीजच्या खाली आजकाल कुठलंच नॉर्मल चेकअप किंवा कन्सल्टेशन राहिलं नाहीये. म्हणजे असं पण आहे. त्यामुळे
जिथे जातो आपण सगळ तेेच आहे, की म्हणजे पैसे सगळे वाढून ठेवलेलेत. सगळ्याना माहिती आहे की, आता म्हणजे आता पाऊस सुरु झालाय. की आजार वाड वाढतात लोक म्हणजे पेशंट वाढतात, त्यांचा सगळं बिझनेस आहे.
हम्म! बरोबर.
सध्या तेच बाहेरच खायचं जरा टाळायचं, घरी जे आपल्याला बनवता येईल त्यातून प्रयत्न करायचा, आता सध्या जर आपण बघितलं की इंटरनेट वरती असं बरेच बरेच चॅनल असतात, जिथ आपण शिकू शकतो, कि बनवायचं कसं काय?
हो हो हो आणि आजकाल ते पण एक छान झालंय, म्हणजे बरेशे लोक घरगुती म्हणजे, हेला पण आपण जे आता सोशल मीडियावर रीलस् बघतो, किंवा जे अ लोकांनी किंवा लेडीजनी जे म्हणजे, घेऊन लेडीज म्हणा किंवा जेन्स म्हणा तर आज काल कुकिंगचं आवड सगळ्यांनाच निर्माण झालेलीय आणि ते लोक एवढ्या उत्साहाने म्ह घरामध्ये वेगवेगळे आयटम करून दाखवतात. ते म्हणजे खरंच आपण आता मानलं पाहिजे, म्हणजे आधी सारखं नाही राहिलंय. की अ बाहेर जाऊनच एक ठराविक गोष्ट मिळू शकते, म्हणजे क ॲ अँक्च्युली कोविडने आपल्याला सगळ शिकवलं. कोविडच्या वेळेला बाहेर जाणं मुश्किल होतं, बाहेर काही मिळणं मुश्कि मुश्किल होत, अगदी जो आपला अ म्हणजे खालचा जो वर्ग आहे, लोकांचा त्यांना काहीच म्हणजे अ नेसेसरी गोष्टी मिळत नव्हत्या, त्यावेळेला कसं? घरामध्येच लोकांनी ज्या गोष्टी ह्या मिळतात, बाहेर पाणीपुरी म्हणा, किंवा हे म्हणा हे सगळं घरामध्ये करून लोकांनी खाल्लं.
बरोबर आहे. आपण जसं बघितल बघतो, आपण की आपल्याला म्हणजे जिथ आपण राहतो तिथलं आपल्याला जेवण म्हणजे एक तिथलं आपलं काही स्पेशलिस्ट स्पेसिलिटी जे असती ते आपल्याला बनवण्यात येेती पण आपण बाहेर जाऊन काय बघतो? किंवा दुसऱ्या स्टेटच
हम हो म्हणजे, आता ज डोसा झालं, हे झालं म्हणजे ते कस नॉर्थ साईडला डोसा मिळणं, हे थोडस आता अवघड असतं. आणि तसंच म्हणजे, लोकांनी एखाद्यानी जर
आपण ज्यावेेळेस बाहेर हॉटेलमध्ये जातो, तर मोस्टली आपण चायनीज किंवा ते पंजाबी डिश आपण ऑर्डर करतो. आपण जर बघितलं सोशल मीडिया वरती सगळं आपल्या आता सगळं आहे म्हणजे हे तिथ अ
हो, म्हणजे सगळ्या आता हा तसंच असतं ते म्हणजे कसं आहे, की आता एखाद्या नॉर्थच्या स्टेटमध्ये आपण गेलो, तर तिथे डोसा उ उत्तपा, इडली हे मिळणं फार अवघड असतं तर, एखाद्याने तिथे ते टाकलं तर ते त्याचं चालतं, पण आता काय झालं माहितेय? म्हणजे पूर्वी असं होतं त्यांना वाटायचं की हा बिझनेस म्हणजे सगळ्यात बेस्ट आहे, आणि रेअर आहे कारण की, ते त्या भागामध्ये कुठे मिळत नाही. पण आता काय सगळे लोक हुशार झाले त्यांनी ते बघून बघून ते शिकले. की घरी कसं करायच? आणि ते पण त्यांनी करायला सुरुवात केली त्यांच्या त्यांच्या घरी. रेग्युलरली त्यामुळे आता म्हणजे तो तसा आ आपण म्हणतो ना की सगळं तो कनेक्टिव्हटी जी आहे कनेक्टिव्हिटी आता ओपन झाली आहे सगळ्यांना.
असं वाटतं मला म्हणजे आता नॉर्थ साईडची एखादी डिश झाली किंवा एक अ अ म्हणजे अ आपली ह्याची ओडिसाची डे डिश झाली आता मोमोज म्हणजे काही वर्षां पूर्वी जर मोमो म्हटल तर आपल्याला माहिती पण नव्हतं काय असतं मोमो म्हणजे तर आता आता असं झालं ना की ते रिचेबिलिटी एवढी इझी झाली आहे ना की, हा तिकडे कसे बनतात? आणि इथे कसे बनतात? तिकडचे लोक इकडे ट्रॅव्हल करतात खास
बरोबर आहे, तर मोदक म्हणलं आपण मोदक आणि मोमोज म्हणजे हे मोदक गोड असतात. मोमोज हे आपले व्हेज किंवा नॉनव्हेज हे आहे यांच्यामध्ये आपल्याला ऑप्शन असतात.
हो बरोबर तर मग ते कस, त्याचा बेसिक जो आहे म्हणजे त्या जो बेस एक गोष्ट आहे जे बाहेरच जे कवरिंग ये किंवा कोटिंग ये ते नॅचरली आपल्याला माहिती ऑलरेडी की तांदळाच कसं करायचं असतं, कारण की तांदळाचे आपण मोदक करतो. फक्त फिलिंग चेंज करायची आहे तुम्हाला आणि तुमचे जे
निदान हे आपण आपण घरी आपला प्रयोग करू शकतो बाहेर जर गेलो आपण बाहेर मैद्याचा बनवतात म्हणजे लोक सोयस्कर त्यांना करण्यासाठी ते मैदा वापरतात, आपणास घरी हा जर आपण घरी केलं की आपण ते चांगल चविष्ट आणि हेल्दी असं आपण घरी प्रयत्न करू शकतो बनवून
हम्म. आणि नाही लोक म्हणतात की नाही हे आपण खातोय ठीक आहे. हे स्टीम्ड आहे किंवा हे आहे पण स्टीम जरी असल तरी पण तो शेवटी मैदाच आहे ना आणि बाहेरच्या कंट्रीज मध्ये लोक एवढं म्हणतात की नाही ते तर रोज हे खातात, पण ते रोज खातात ते राईसच खातात ते कधीच ते ह्या गोष्टी चुकीचं खात नाही, म्हणजे मैदा किंवा हेवी जो ग्रेन आहे हेवी ग्रेन ते कधीच खात नाही.
त्याच्यामध्ये ऍड नसतात, आपण जे खातो बाहेर जाऊन ते त्याच फ्लेवर किंवा त्याच टेस्ट वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये आर्टिफिशल वस्तू ऍड करतात. म्हणून त्यामुळ त्याचं टेस्ट वाढत पण आपलं ते हेल्थ साठी ते चांगलं नसते ते.
चांगलं नसत बरोबर बरोबर. कारण की आपल्या हेल्थची काळजी आपणच घेतली पाहिजे आणि ह्या वातावरणामध्येच स्पेशली म्हणजे जर का काही अ आपल्याकडे भ बरेचशे चॅनल्स आहेत किंवा आहेत आता आजकाल म्हणजे तेच म्हटलं मी कनेक्टिव्हिटी एवढी छान आहे ना, की आपण आपल्या मनानी पण काही बनून आपण मुलांना खायला घालू शकतो किंवा आपल्या फॅमिलीसाठी आपण स्पेशल काहीतरी ट्रीट करू शकतो.
अस झालंय आता हम्म. चला ठीक आहे. छान वाटलं तुमच्याशी बोलून आपण नक्की पुन्हा बोलूयात.
हो हो हो नक्की थँक्यू सो मच आपला वेळ दिल्याबाबत.